हॅलो हा माझी व्हॉईसं तिथे
अ हो येतय की काय करतेस
काय नाई बस चाललंय बघ
बर ऍक्च्युली आता सुट्ट्या म्हणजे अ संपत आलेल्या आहेत मी अजूनपर्यंत म्हणजे कुठे ट्रॅव्हल्सला किंवा फिरायला वगैरे गेलेले नाहीइये तर मला फिरायला खूप आवडतं तर मला थो थोडं म्हणजे आपण ट्रीप काढू ट्रिप काढूया का कुठ तरी बाहेर फिरायला जाऊया आपण फ्रेंड्सोबत कारण फॅमिलीसोबत माझी ट्रीप झालेली आहे अ-म फ्रेंड्स कधी तीन वर्ष झालं म्हणजे एक दोन तीन वर्ष तरी झालं आपण ट्रीपच काढलेली नाहीये
हो बरोबर हायं
तर कुला तुला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल म्हणजे तू काही अ ठिकाणी सजेशन करू शकतीस काय मला
अ-अ बघ आपण जर लांब जायचं म्हटलं तर एक पुणे आहे पुणेला आपण फिरू शकतो पुणेचे गणपती प्रसिद्ध हए एक ते सोन्याचा गणपती माहिताय ना
हो हो ते दगडू शेठ म्हणतात तेच ना
हा हा तेच तेच परत आपण नाशिकला जाऊ शकतो तिकड फोर्ट वगैरे आहे तिथल्या सगळ्यात डेंजरस फोर्ट हरिहर फोर्ट म्हणून आहे तिकडे जाऊ शकतो पण ते आपल्या ओन रिस् असत म्हणा की तुम्हाला चढायचं असेल ओन रिस्क
ओके म्हणजे तिथे गायडन्स वगैरे काही नसतात म्हणजे आपल्याला तिथे घेऊन जा म्हणजे आपण थोडेफार म्हणजे सात आठ जणी तर आहोत
हा
मग आपल्याला म्हणजे गायडन्स वगैरे काही नसतात म्हणजे जे आपल्याला मार्ग करू शकतात किंवा म्हणजे हेल्प
तिथं ऑफिसर्स असतात ऑफिसर्स असतात पण ते फक्त अ अ टोकाला म्हणजे एकदम हाय पीकला नसतात
ओ -
खालच्या खाली आपल्या ओन रिस्क वर असत की जर हा जर तू गेलीस तर तुझ्या रिस्क वर काय झालं तुझ्या रिस्क वर
ओके अजू तून म्हणजे माझ्या मते पण देखील म्हणजे असं आता हे तू मला म्हणजे फोर्ट बद्दल किंवा देवाधर्माबद्दल म्हणजे ट्रिप झाली पण मला असं फिरायचं होतं म्हणजे थोडा मधला असं कंटाळा आलेला जॉब करून आणि माझ मन म्हणजे कामात थोडा बदल म्हणून किंवा माझं मन प्रसन्न होण्यासाठी आपण ताणतणाव आलेला असतो ना? तो थोडा चेंज करण्यासाठी मला असं थोडं एन्जॉय करायचं होतं जसं की थंड हवेच्या ठिकाणी डोंगरदऱ्या म्हणजे असं उंच नदी किनारे वगैरे उन
गणपती पुुळे तेण माहिती असेलस की?
हा ते कोकण साईड ना?
हा बीचच असत तिकडे
समुद्रकिनारे आहेत.
हा आणि आपण बो आपण जाऊ शकतोच की तिथून.
करू कारण गोव्याला सर्व म्हणजे जास्त करून उन्हाळ्यात जाणारी ट्रीप म्हणजे गोवाच आहे आणि आपण कधी गेलेलो पण नाही मला ऐकून माहित ते गणपतीपुळे वगैरे कोकण साईड तिथे देेखील खूप झाडे असतात.
मी कधी गेले नाही आहे गणपतीपुळेला पण मला फक्त ऐक ऐकून माहितीय की हा बाबा तिकडे बीच वगैरे असत फिरण्यासारखे म्हणजे बोट राईड सुद्धा असते.
अरे वा मला देखील ते बोट राईड खूप आवडते मला देखिल ट्राय करायच आहे एकदा किवा म्हणजे लाईफमध्ये एकदा अस काहीतरी करायचं आहे. आणि ते लाँग जंपिंग वगैरे ती ऋषिकेशला आहे असं बोलतात. त्या साइड ला ते मला फिरायचे म्हणजे तसे हा राईट ते देखील मला ट्राय कराय य खूप आवडतं.
पंजी जंपिंग तर मला भीतीच वाटते हाईट पहिल्यापासून
नाही मला ते म्हणजे आपल्याला सोशल मीडियावर व्हिडिओज येतात ना? मी ते बघितलंय त्यामध्य म्हणजे लाईफ कशी जगायची ट्रॅव्हल्स मुळ म्हणजे प्रवास केल्यामुळे आपल्याला
हा प्रवास जेवढा आपण प्रवास करू ना तेवढा आपल्याला आनंद पण भेटतो शिकण्यासारखं पण भेटत मन प्रसन्न राह तर तेच तेच वातावरण रोज रोज रोज
हो आणि आपण जिथे नवीन जाईल तिथे लोकांची नवीन लोकांची आपल्याला ओळख होते. त्यांच्यासोबत मैत्री होते. आणि त्यांचा स्वभाव कळतो आप आपल्याला म्हणजे त्यामुळे आपल्याला नवीन नवीन ज्ञान पण मिळू शकतं म्हणजे त्या त्या ठिकाणी कोण राातात, कोणता व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो. लोक म्हणजे काय करत धा दिवस परत एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट साठी काय करू शकतात किंवा काय म्हणजे नेमकं तिथे काय चाल तेथील संस्कृती तेथील वेशभूषा आपल्याला समजून येते म्हणजे
आता ना माझी एक फ्रेंड होती. ती ना काश्मीरला फिरायला गेली. ह खरंच जवा मी तीला वी विचारलं ना कि बाबा हा तू काय केलंस तिथ जाऊन काय नाही तिला काहीही सांगताच आलं नाही. ती फक्त गेली, फिरली, आणि आली.
तितकी ज्ञानात भर पाहिजे. त्या दोघांचा संवाद पाहिजेत. कम्युिकशन इज म मोस्टली ह बोला
आता समज आपण गेलो तर आपल्याला तिथ आपण आपल्याला उत्सुकता असते ना बा इथ वेशभूषा कसली घातली जाते किंवा इथलं स्पेशल फूड काय आहे. स्पेशल ड्रिंक कोणता हाय.
हो आपल्याला असं असते की तिथे एखादी तरी कपडे म्हणजे भाड्याने रेंटने देखील असू देत किंवा म्हणजे भाड्यानेच असू दे. आपण ट्राय करतो की जाऊ देत बाबा पैसे फर्स्ट टाईम आलोय लाईफमध्ये परत येणं होईल नाही होईल. पण आपण ट्राय करतो आणि ते तिला
बर्फळ एरिया आहे तर तिथे सिईंग वगैरे होत असणार आहे तर ते ट्राय करावं.
हो किती छान म्हणजे बर्फ पडतं वर म्हणजे वरून ऊन असतं म्हणजे काय ते ऊन असत आणि खालून म्हणजे बर्फ वगैरे असतात म खूप मजा येते एन्जॉयमेंट करायला तेथील कपडे आता बर्फाळ प्रदेश असल्यामध्ये असमुळे सगळेजण म्हणजे स्वेटर वगैरे हुडी वगैरे असेच म्हणजे पॅक पूर्ण पॅक
हा उलनचे कपडे घालायचे म्हणजे जास्त थंडी वाजून
हा म्हणझे हात मोजे सॉक्स असं ट्राय कर ग्लोथ वगैरे असं म्हणजे ट्राय करतात- तस एवढ्या म्हणजे ची माहिती असणं दे गरजेचं आहे आता आपण जरी गणपतीपुळे ला हा बापरे जरी आपण गणपतीपुळेला ट्रिप काढलीय हो ते तर आहेच. ऐक ना जर आपण गणपतीपुळे गोवा मी कोकना ट्र काढली तर आपण म्हणजे असं गाडी न ठरवता ट्रेनने जाऊ कारण ट्रेनचा प्रवास मला खूप आवडतो. म्हणजे ट्रेनच्या खिडकीमधून विंडोज मधून आपल्याला झाडे वगैरे बघायला मिळतात. आणि जी ती ट्रेन पकडण्याची म्हणजे पळण्यासाठीची असलेली धावपळ आपल्या बॅगा आणि मैत्रिणी, मैत्रिणी म्हणल्या नंतर तर खूपच एन्जॉय आपल्या एज याच्या मुलींसोबत आपण म्हणजे काही शेअर करू शकतो. एन्जॉय करू शकतो कस ही म्हणजे मुली असल्यामुळे कसो दि देखील वावरू शकतो, फुल एन्जॉय करू शकतो, माहिती घेऊ शकतो.
हो बरोबर आहे.
ओके तुला कशाने म्हणजे प्रवास करायला आवडत
मला पण ट्रेननेच खूप आवडतं ट्रेन मध्ये खूप मज्जायेते लोक थोडीफार भाडणं करतात
हा हो हो त्यांचे भांडण होते त्यांच्या भांनामुळे देखील आपल्या एंटरटेनमेंट होऊन जात होत ना बसायला जागा नसेल तर आपण बसायला जागा नसेल तर आपण ऍडजस्टमेंट करतो हो रिझर्वेशन तर नाही अजिबात नाही कारण ते निवांत होत ना मग ते आपल्याला मजा कसली घेत येईल आपल्याला त्यामुळे मला अस निवांत म्हणजे जस गर्दीच्या ह्याचात जाऊन ट्रेन पकडायची मग आपला प्रवास चालू मग तेथून आपल्याला म्हणजे वडापाव वगैरे उघडं वरते स्वच्छ खा किंवा कोल्ड्रिंक्स वैगरे खायच मग त्या ठिकाणातली एखाद हो म्हणजे आ म्हणजे आपली आई एक थोडी आधुनिक पद्धतीने आहे अजून तर लास्ट पिढी तर ते बोलतात ना की शेंगदाण्याची पोळी ही जास्त दिवस टिकते. तर जास्त करून भडंग आणि शेंगदा हा तर जास्त करून भडंग किंवा शेंगदाण्याची पोळी हो तर असे पदार्थ ट्रेन मधून खाणे खिडकीतून बघणे आणि एखाद्या नवीन ठिकाण म्हणजे डोंगर वगैरे दिसल तर, आकर्षित वाटलं तर आपण स्नॅप एक नवीन आले. फोटोज काढणे, व्हिडिओज करणे त्याचे, आणि तिथला आनंद घेणे किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपल्या साईडला वगैरे बसले तेथील म्हणजे माहिती विचारणे की हे गाव कोणतं आहे. हे कुठ्ट रा म्हणजे ह्याच्यामध्ये, काय प्रसिद्ध? आहे ते खूप छान वाटत, अस माहिती आपण विचारत
जस जस आपलं स्टेशन जवळ येत जाईल तस तस एक्साइटमेंट वाढत.
हो खूप छान वाटतो मला तर ट्रेनने प्रवास खूप आवडतो. आपण गणपतीपुळेला नक्की भेट देऊ. समुद्र किनारी आणि अस बोलतात की, बीचवर ना संध्याकाळी, च्या वेळी खूप छान असतं बघायला म्हणजे सूर्यास्त च्या वेळी अस वाटतं की, सुर्य ह म्हणजे समुद्रात खाली हा सनसेट वेळी राइट.
हा सनसेट पॉइंट बघायला आणि तेव्हा पण आपल्याला रोखटोक करणार कोण नसणार. फ्रेंडस -फ्रेंड्स असणार म्हटल्यावर कधी बी रात्री फिरा, दिवसा फिरा. मध्यरात्री फिरा.
हो त्यामुळे आपला मूड पण फ्रेश होईल. हो मूड पण फ्रेश होईल. आनंद दे लुटता येईल आणि मस्त मजेत आपली ट्रिप देखील होईल. तर आम्ही मी माज्या सर्व फ्रेंडना सांगते, म्हणजे मी तुला बोललेय की, आपण आठ जण आहे. तर तू देखील तुझ्या फ्रेंड्सना सांग. आपण म्हणजे ट्रेनने जाऊ, तिकीट वैगेरे व्यवस्थित काढू, घरच्याची परमिशन ट्रेन काढा. आपण निवांत आनंद घेऊन येऊ. ओके. हा म्हणजे तू फ्रेंडसना सांग तरी पण की आप पण म्हणजे माझ्या फ्रेंड्स आहेत. सात
सगळ्यांना सांगते. त्यांना विचारते की, बाबा
हो आणि प्रवासाचे असलेले फायदे देखील सांग. त्यांच्या कुटुंबा म्हणजे फॅमिलीला देखील समजावून सांग. म्हणजे आपल्याला सर्वजण मिळून म्हणजे ते मुली - मुली मिळून,
हो हो नक्कीच मी सांगिन
हो सांग आणि तू देखील तयार हो तुझ्या फॅमिली कडून देखील परमिशन काढ आणि मस्तपैकी कोकण साईड आपण फिरून येऊ तेतील म्हणजे काजू फणस वगैरेचा आनंद घेऊ.
हो हो नक्कीच नक्कीच
चालेल ठेवू मी
हो हो.
ओके बाय.
बाय.